ते नावात?
येतोय येतोय.
बॅकग्राउंड तर येत नाही ना? कारण माझ्या इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे ग.
नाही नाही, आता नाही येत आहे. हम्म मध्ये मध्ये होत माझे. इथे पण मगाशी येत होत का कारण थोडस कुणाच तरी. खडखट खडकट काहीतरी चालू होत बघ.
नाही नाही नाही. नव्हता येत मी तरी सगळं रूम पॅक करून बसलेली.
मी पण बेडरूम मध्ये पूर्ण खिडकी वगैरे डोअर वगैरे लावून बसली.
हो अग आमच्या इथं ते बांधकाम चालू आहे ना तर कधी पण मध्ये मध्येच. ते आवाज येत राहतो एकदम.
अच्छा.
हम्म बोल काय म्हणतेस?
बाकी मी असं म्हणेन की म्हणजे मला तुझं आता मगा आपण बोलणं झालं आपलं तर मला छान वाटलं तुझ्यासोबत बोलून, तर तू तुझ्या घरातला म्हणजे आपला खर्च वगैरे कसं सांभाळतेस, म्हणजे कसं तुझं नियोजन कसं असतं म्हणजे महिन्याअखेरी अ तुला प्रत्येक गोष्ट कशी स सेविंग करते तू किंवा कसं वापर करते, याच्याबद्दल सांगशील का जरा?
हो नक्कीच. तर मी माझं बजेट असं महिन्याच म्हणजे ठरवून घेते, आणि रोजचा जो खर्च असतो ना तो मला अशी डायरी ये डायरीमध्ये लिहून ठेवायची सवय ये. म्हणजे आज जरी एक रुपयाची वस्तू जरी आणली ना तरी ती मी लिहून ठेवते, आणि अ बारीक, सारीक ज्या वस्तू आपण रोजच्या म्हणतो आपण जसं की भाजीपाला म्हणा किंवा किराणा म्हणा त या गोष्टी असतात, या किराणा तर महिन्याचा असतो म्हणा समजा. पण भाजीपाला वगैरे हा तर आपल्याला रोज लागतो, कधी -कधी आपण आठवड्याचा भरून ठेवतो. कधी -कधी मी अ एक, दोन दिवसांनी आपण आणत असतो. तर तो खर्च वगैरे मी एका डायरीत लिहून ठेवते आणि त्याच्यानंतर मगं मी महिन्याच्या शेवटी त्याचा हिशोब करते, आणि म्हणजे अं भाजीला किती लागला? किंवा दुधाला किती लागला, किराणा ह्या महिन्यात आपल्याला किती झाला आणि मग तो कसा म्हणजे अ अजून त्याच्यात काय बदल करता येईल किंवा काही कमी जास्त स्त करता येईल असं मी नियोजन करत असते.
अच्छा चांगला आहे, असं जसं आता तुम्ही म्हंटलं तुम्ही डायरी मध्ये लिहिता तर तसं माझ डायरीमध्ये नाही लिहत मी, पण माझ्याकडे एक मनी मॅनेजर म्हणून एक ऍप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण अं अगदी तुम्ही रोजचं एक रुपयाचा करत असाल तरी, तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. जो महिन्याचा इन्कम असतो ना आपला, जो काही आपल्याला पॉकिट मनी वगैरे मिळतो, मग मी ती रक्कम त्याच्यामध्ये टाकून मग माझा एक रुपयाचा म्हणजे रोजचा दररोजचा एक रुपयाचा खर्च असला, तरी मी त्याच्यामध्ये ऍड करते. मग मला ते शेवटच्या महिन्या अखेर कळतं की आता, माझे एवढे -एवढे पैसे राहिले आहेत. कि एवढे- एवढे पैसे उरलेत माझे, म आता मी एवढं खर्च केलेला आहे म्हणजे मला हिशोब द्यायला पण समोर पण ते म्हणजे, समोरच्या व्यक्तीला हिशोब द्यायला पण मला अं चांगलं उपयोगी पडतं ते, मग त मनी मॅनेजर ऍप म्हणून मी युज करते. खरंच खूप छान आहे एप म्हणजे मला आधी नव्हतं माहिती, माझ्या मिस्टरनीचं मला ते सांगितलं की म्हणजे कारण मी पण अशीच आधी वही मध्ये लिहून ठेवायचे. म वही च व्हायचं कसं व्हायचं, आता मुलगा छोटा आहे ना म ती कधी त्याच्यावरती काहीतरी करणार, किंवा त्याचा पेजेस् फाडून टाकणार वगैरे असं. म आता हे फोन मध्ये कसं माझा सेफ राहतं, आणि कधी पण पाहिजे तेव्हा मी बघू शकते म्हणजे बाहेर गेली तरी लगेच तिथंल्या तिेथं मला ऍड करता येत त्याच्यामध्ये आता मी एवढ्याच सा म्हणून घेतलं, आपण आणि आता आपण कसं हल्ली गुगल पे जास्त वापरतो.
हो बरबर आहे.
हा मग ते लक्षात नाही राहत आपल्या की पैसे कुड टाकले, आणि तर गुगल पेला पण कधी नोट केले तरी बरं मी लगेच तिथल्या तिथे लगेच फोन मध्ये ती अमाऊंट टाकून लगेच सेव्ह करून टाकते.
अच्छा- अच्छा हो. मला पण म्हणजे माझे मिस्टर पण सांगत असतात, की ऍप वगैरे युज करत जा पण मी नाही करत. ते आधीपासनं मला डायरीची सवय ये ना, तर मी डायरीवर वगैरे लिहून ठेवते. आणि सगळं टोटल वगैरे खर्च महि्याची शेवटी काढते आणि दुसरं म सांगायचं म्हणजे म्हटलं म्हणजे माझ्या मुलाची फी जी असते, ती सगळ्या खर्चांपेक्षा तीच जास्त असते. ते, मला तर अगदी कारण हो तेच ना. कारण एक वर्षाच जरी म्हटलं ना, तरी लाख रुपये हे फी साठीच जातात आणि दुसरा खर्च म्हटलं म्हणजे पुस्तकं वगैरे हे जे असतात ते तर, दहा हजाराच्या वरतीच बसतात. त्याला आता तो सातवी ते आणि त्याच ड्रेस वगैरे असतो शाळेचा पोशाख तर तो अस तो जवळजवळ आठ हजारपर्यंत जातो, कारण त्याच्यात सगळ असतं ना. दोन रेग्युलर ड्रेस असतात आणि दोन जे असतात ते पि टी चे म्हणतात ते आणि त्याच्यात ते शूज वगैरे असतात. परत बेल्ट टाय हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर असा खर्च तो त्याच्यात वाढतो. शाळेचाच जास्त वाढतो आमचा.
हो आणि दुसरं तर
गुरुकुलमध्ये आहे तो?
नाही ग गुरुकुल नाही. इंग्लिश मीडियम मध्ये आहे.
अच्छा.
हा त्यांचं मग ते म्हणजे पूर्ण वर्षाचा असत ते आणि- मध्ये मध्ये तर चालूच असत की, अशी ऑलिमपिडची परीक्षा म्हणा किंवा मध्ये ते काय येत राहतं, त्यांच शाळेच काहीतरी स्पर्धा परीक्षा असं मग त्यांच्या त्याचा तो खर्च वगैरे असतो महिन्याचा म्हणून ते बजेट असं थोडस कमी जास्त होत राहत. एक्झॅक्ट असं येत नाही हा
बरोबर बोललीस. तेच ना म्हणजे आपल्या असं चालूच असतं ना की, आपण कुठे काही अ म्हणजे मुलांचाच खर्च हल्ली खूप म्हणजे, आता माझं तर अजून नर्सरीलाच आहे. तुमचं सातवीला तरी आहे. पण री पासूनच म्हणजे पहिल्याच महिन्यात बावन्न हजार रुपये फी म्हटलं, बापरे. म्हणजे आपण आपण आपला जेव्हा काळ , तेव्हा मला तर आठवत नाही की, मी बावन्न हजारात माझं पूर्ण शिक्षण केलं
हो हो, नक्कीच.
खरंच, कारण मी तर म्हणजे या तुम्ही आता हॉस्टेलला वगैरे राहायलात म्हणजे तुमच एम ए झाल, पण माझ पंधरावी पर्यंत मला म्हणजे आम्हाला आठतच नाही की, मी पन्नास हजाराच्या वरती गेली असेल. ती फी भरलेली आम्हाला रिटर्न मिळायची फी, ती काहीतरी उ त्पन्नाचा दाखला असायचा आमच्याकडे. हा मग ते तो उत्पन्नाचा दाखला दाखवलं ना की, त्याच्यानंतर पण फीज रिटर्न मिळायची. पण आताच्या मुलांची बापरे एवढी फीज आणि त्याच्यामध्येच पूर्ण आपला बजेट हालतो.
हो. हो, खरंय ते. आणि ते आपली फी पण भेटायची ते अं उत्पन्नाच दाखल्यावर आणि परत वरती वरती पण त्याच भेटायचे पैसे अजून थोडेफार.
हो ना, भेटायचे. आपली स्कॉलरशिप असायची ती यायची.
तेच ना, मग आणि
नाही ना, काही नाही.
काहीच नाही, काहीच नाही. त्यांना फक्त पैसे भरायचे आणि शिकवायचं. शिकवायचं पण म्हणजे आपल्यालाच डोक्याला ताप करून घ्यायचा. तो सगळा अभ्यास आपण घ्यायचा. नाहीतर मग बाहेर ट्युशन वगैरे लावून द्यायच्या. असं म्हणजे, शाळा जरी आपण म्हणतो की शाळा एवढा पैश शे भरून शाळा चलात आपण निवांत राहू. पण तसं नसतं ते.
प्रोजेक्ट्स वगैरे खूप असतात ना त्यांचे. म त्याचे मागे
वगैरे असतात. हो तेच तेच. आणि ते सगळं आपल्यालाच हँडल सांगायला असतं. ते पोरग शाळेत आहे पण ते सगळं आपल्याला बघ मम्मी पप्पाना सगळं बघावं लागते. प पोर पोरा पोरस, हा हो. नाही. तुला अजून म्हणजे नाही येणारा अजून. एक दोन वर्ष तरी. पहिलीत गेल्यानंतर ते वाढत राहत. म्हणजे प्रोजेक्ट वगैरे ना ते देत राहतात आणि ते सगळ्या लहान पोरांना काय तर करणार गं एवढं? ते आपल्यालाच करावं लागतं सगळं.
हो ना, आता माझ्या बहिणी वगैरे आहेत ना मी बघते ना. बापरे! म्हणजे तिचं एकेक आठवड्यात म्हणते चार चार प्रोजेक्ट. हिंदी, इंग्लिश, मराठी,
हो हो. तेच ना अगं सुट्ट्यांमध्ये पण त्यांना पोरांना म्हणजे असं मे ची मे महिन्याची सुट्टी असते ना त्याच्यात पण त्यांना रिकाम ठेवत नाहीत. त्याच्यात पण सांगतात की काहीतरी प्रोजेक्ट बनवा. नाहीतर वर्कशीट दिलेले असतात, ते सोडवा. आणि हो आणि ते चेक पण करतात नंतर. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. ते चेकिंग सुरू करतात. हं आणि ते काय ते मार्क्स असतात वाटत त्यांचे. त्याला पण वर्कशीटला वगैरे.
बापरे! आपलं कसं असायचं आपला मा उन्हाळ्याची सुट्टी पडली की आपण मामाच्या घरी त्याच्या घरी पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर राहायचं. पण आताच्या मु तसं नाही अभ्यास करायचा. आणि आया पण अगदी आता मुलांच्या आई पण कुठे जायला मागत नाही. म्हणजे माहेरी वगैरे जसं पहिले यायच जायचं. तसं आता किती लोक म्हणजे अभ्यामुळेच किती हे झाले. त्यांना एप्रिल पासून त्यांची स्कूल चालू होते तो एप्रिलचा पूर्ण महिना. एक महिना सुट्टी देत तर त्याच्यामध्ये पण एवढा अभ्यास त्यांना आणि लगेच एक जून पासून वगैरे स्कु स्कूल स्टार्ट.
हो आणि स्कूल स्टार्ट झाल्यापासन त्या दिवसापासून म्हणजे त्यांना शिक, आपण म्हणतो आपल्याला वेळेस कसं होतं कि एक दोन दिवस नाही गेलं तर काही शिकवत नाही असं. त्यांच तस नसत. ए पहिल्या दिवसापासन शिकवायला सुरुवात करतात. म्हणजे आ आणि त्यांनाही पाठ पाठवलं तर मग आपल्याला वाटतं की नको त्यांच्यावरच थोडंस जास्त तो लोड येईल. अजून अभ्यासाचा. म्हणून मग ते एक दिवस पण वाया घालूसं वाटत नाही.
हा ना खूपच हल्लीच एकदमच हे झालेलं आहे.
हं हं आणि प पैशांचं म्हटलं म्हणजे फी म्हणजे त्यांना आहे ना, असं दोन महिन्यांनी त्यांच काय म्हणतात तो हप ता असतो ना. तो हप्ता भरावा लागतो. ह तर दोन महिन्यांनी वीस वीस हजार काहीतरी असतं ते सतरा हजार, वीस हजार असं करून करून आणि जर थोडस जरी उशीर झाला, तर मग ते एका दिवसाचे दहा रुपये असे अ फाय काय म्हणतो आपण त्याला फाईन लावतात. हो त्याच्यापेक्षा मग भरलेल परवडत हम्म म्हणून मग ते व्यवस्थित नियोजन करूनच सगळं पुढे करावं लागत.
आणि बाकीचं आपलं बाकीचं पण असतं आपलं ई एम आय असत. बाकीचे लोन असतात, मगं त्याच्यामध्ये पण आता माझं कसं आहे आमचे ई एम आय खूप आहेत, आता शहरा ठिकाणी घर पाहिजे तर ई एम आय आलंच कारण एवढं पण माणसंच आता म्हणजे आता एवढा तरी पगार नाही आहे का डायरेक्ट आपण अं पन्नास साठ लाखाचं घर एका हाती किंवा असं घेऊ शकतो डायरेक्ट विकत आता मध्ये ई एम आय वगैरे खूप मुलाचं शिक्षण ई एम आय सगळं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात किंवा लाईटस बिल्स असू दे बाकी आपल्या घरचा घरातलं जो किराणा असू दे ते सगळं पूर्ण बजेट बघून मग ते सगळं हँडल करून मी पूर्ण घराचं हे करते, म्हणजे त्या ऍपमध्ये तर आहेच पण बाकी गोष्टी प्रत्येक गोष्टीची म्हणजे ह्या महिन्यातआपण एवढा खर्च केला पाहिजे ह्या महिन्यात आपण जास्त वीज नाही वापरली पाहिजे किंवा आपण गॅस पण आता खूप महाग झाला ते तर माहिती आहे तुला, एकदम ते व्यवस्थित वापरलं पाहिजे असं ते सगळं एक करते.
हो आता गॅसचं जर म्हटलं तर गॅसच आमच्याकडे म्हणजे डायरेक्ट पाईपलाईनचं कनेक्शन आहे त्याच्यामुळे ते पण बिल आम्हाला ऑनलाईन वगैरेच भरावं लागत. ह म्हणजे सिलेंडर वगैरेच टेन्शन नाही आहे सध्या तरी ते ऑ हो ऑनलाइन जेवढं वापरलं वापरलं तेवढं आपण वापरू शकतो पण नाही परवडत ते म्हणजे सिलेंडर
हो खूप परवडत ते, कारण त्याचं बिल तुम्हाला नऊशे रुपये वगैरे दोन महिन्याचा येतो पण सिलेंडरच्या बिल एका सिलेंडर ची किंमतच नऊशे पन्नास रुपये आहे खूप महाग
नक्कीच आणि आम आम्ही कसे तीन जण आहेत त्याच्यामुळे, काही जास्त लागत नाही आणि जास्त लागतं ते म्हणजे हिवाळ्यात वगैरे किंवा पावसाळ्यात ऊन वगैरे नसल ना सोलरचं पाणी येत नाही आम्हाला तेव्हाच मग तेव्हाच थोडंसं बिल कमी जास्त होत. बस मग तेव्हा नियोजन जे आर्थिक आहे आपलं ते कोलमडत
हो हा माझं पण तेच आम्ही पण इनमिन तीन तीनच लोक आहेत आणि मग काय दिवसभर सकाळी तर एकदा टिफिन झाला मिस्टरांचा की दुपार, दिवसभर काही जेवण बनवायचंच नसतं फक्त संध्याकाळीच असतं. मग ते एवढं ते एक गॅस वगैरे कमी वापरलं जातं, कारण प्रत्येक गोष्टमध्ये आपण थोडसं काटकसर केलीच पाहिजे खरंतर, मला असं वाटतं कारण आताच्या ह्याच्यामध्ये आपण हाऊस वाईफ असल्यामुले एका एका माणसावरती आपण पूर्ण जबाबदारी टाकतो, आणि त्या माणसाला पण ती गो तो माणूस आपल्याकडून अपेक्षा करत असतो की आपण त्याला थोडी तरी मदत केली पाहिजे किंवा आपण अ कमावून म्हणजे, हे करून नाही तर त्यांना थोडंफार आपण त्यांचं नियोजन वगैरे व्यवस्थित करून त्यांच्या भार कमी केला पाहिजे असं वाटतं मला
हो नक्कीच तू जे म्हटलं ते नक्कीच खरं ए कारण आता महागाईचे एवढी वाढलीय ना तर महागाई म्हटल्या म्हणण्यापेक्षा बघ म्हणजे लोक संख्येचा पण त्या बाबतीत जबाबदार असेल आणि आता ह्या चार पाच वर्षापासून, तर मला वाटतं जास्तच अ झालेलं आहे महाग कारण तेल, तेल वगैरे म्हटलं तर त्याच्या किंमती वगैरे पण डब्बलच्या झालेल्या हेत कि तेल म्हण किंवा पेट्रोल म्हण पेट्रोलच पण आपल्याला आर्थिक नियोजन दर महिन्याला करावंच लागत.
हो हो.
हूं.
चालेल पण छान वाटलं मला ऐकून म्हणजे तुझ्याबद्दल तुझे विचार ऐकून छान वाटलं.
हो मला पण तुझे अनुभव तुझे विचार ऐकून खूप छान वाटलं बोलून एकदम म्हणजे फ्रेश वाटायला लागलं.
मला पण ठीक ए, ठीक ए, चालेल धन्यवाद.
धन्यवाद.